हा... बोला की
तर ह्या टास्कमध्ये ना... त्यांने तीन विषय दिले आहेत. उदरनिर्वाह, इंधन आणि कुटुंब नियोजन
हां.
तर तुम्हाला हे टास्क आलेत का?
होय होय आलंत की
हा... तर मी परवा तुम्हाला कॉल केला ना... त्यावेळेस तुम्हाला टास्क आले नव्हते तर मी तुम्हाला बोलले होते की.... माझा कॉल रिसीव्ह केल्यानंतर.. तुमच ऍप जर हे झालं ना... सक्रिय.. तर तुम्हाला येतील टास्क
हा हा हा... बरोबर बरोबर... आठवलं मला
हा मग त्यासाठी तेच मी परत एकदा तुम्हाला कॉल केला होता... की मला परत एक दोन कॉल करायचे होते... म्हणजे असं आला होतं मला टास्क. परत
हा हा हा हा.
हा.... तर असं आहे की... तुम्ही मला कितीही वेळा कॉल करू शकता... म्हणजे तुम्हाला जर फूढे फूढे कॉल करा... हा कॉल करा असं आलं ना
हम्म.
तर तुम्ही मला फोन करा.. मग मी ही करते तुम्हाला
अ... पण दिवसातून आपण एका व्यक्तीला पाच वेळच कॉल करू शकतोय ना?
अं... हो.
हम्म... तीच म्हटलं एक हा नाही तुम्ही म्हंटला मला दिवसातून किती पण वेळा कॉल करू शकता म्हणून मी म्हंटल की एका व्यक्तीला पण पाच वेळाच करू शकतोय.
हां
हम्म बोला की मग.
हा तर उदरनिर्वाहाविषयी मी तुम्हाला सांगायच तर माझ्या घरचा जो एकंदरीत महिन्याचा खर्च आहे म्हणजे उदरनिर्वाह आहे. ते माझे नवरा आणि सासरे सासू सासरे असे सगळे मिळून करतात. आणि मी सध्या लहान मुलगी असल्यामुळे घरीच असते म्हणजे घर कामच सध्या करते घरातली जी आहे तशी मी त्यांना मदत करते. आणि सासू सासरे गावी शेती करतात आणि नवरा येथे नोकरी करतो पुण्यामध्ये. तसा आमचा उदरनिर्वाह असा चालतो तर तुमचा कशा पद्धतीने चालतो उदरनिर्वाह?
आमच्या घरात काय सगळी जॉईंट फॅमिली आहे सगळेजण मिळून मिळवतात. आणि सगळेजणच खर्च बघतात त्यामुळ एवढी काय अडचण येत नाही म्हणजे असं कुठल्या गोष्टीं ची आणि सासू सासू सासरे आम्ही सगळे जण म्हणजे घरीच असतो जास्त करून दिर कामाला जातात दीर माझा नवरा.
हा हां
माझ्या आजे सासूबाई चुलत सासूबाई मी आम्ही सगळे घरी असतोय.
हां तर तर दुसरा हा तर दुसरा विषय आहे. इंधन दिलय त्यांनी ठीक आहे आता जे गॅसच शॉर्टेज चालू आहे ना सध्या इंडक्शन. शेगडीचा पण ऑप्शन आलाय गिजर लोक खूप मोठ्या प्रमाणात घेत आहेत इंडक्शन शेगडी घेतायत तर तुम्ही कस प्रॉब्लेम म्हणजे हे समस्या कस सोडवता तुम्ही?
आता काय झालेल आहे की माझी मुलगी छोटी असल्यामुळ आणि मिस्टरांच डायट असल्यामुळ सगळ्यांच्या ताटामध्ये जी भाजी आहे. तेच ते खाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी मला वेगळ बनवायला लागतंय कारण प्रत्येकाच शरीराला वेगवेगळी रिक्वायरमेंट असतं ना की काय पाहिजे काय नाही तर त्या पद्धतीने त जेवण बनवायला लागतय म्हणून मी काय के माझी बेडरूम आहे तिथ साईडला मी माझा माझा सेपरेट गॅस घेतलाय त्यामुळे खालच्या लोक लोकांच जेवण वेगळ बनतंय आणि माझ्या मिस्टरांसाठी मला वेगळ बनवाय लागत. ते आणि मुलगी छोटी असल्यामुळे ती शाळेत जातात ना मग तिच्यासाठी डब्यासाठी ती मग वेगवेगळ काहीतरी पदार्थ त्यांचा ठरलेल वार असतात त्यानुसार करायला लागतात. त्यामुळ मग गॅसच असं जास्त प्रॉब्लेम येत नाही, कारण प्रत्येकाने आपल्या आपल्या, नावच्या गॅस टाकीे घेतलेल्याच आहेत, जरी एकत्र बनवत असलो तरी.
हां हां,
मग त्यामुळ आमच्यात ऍडजस्ट होत सगळं, चुलत ससूबाईंच्या नावावर गॅस टाकी आहे. माझ्या सासऱ्यांच्या नावावर आहे, माझ्या मिस्टरांच्या नावावर आहे, मग आम्ही ते हे करू शकतोय व्यवस्थित, असा म्हणजे एवढा सध्या तरी काय आम्हाला म्हणज जास्त प्रोब्लेम नाही आला, गॅस चा हं.
तर आमचं हे म्हणजे इतका काही प्रॉब्लेम फेस करायला, म्हणजे इतक काही समस्या आम्हाला नाहीत येत म्हणजे. ह
तरी आता छान गॅसच्या त्या शेगड्या पण मस्त आल्यात त्याला छोट सा फॅन असतोय चार्जिंग केलं की तो फॅन छान फिरतोय
हा इंडक्शन शेगड्या का
हम्म आणि त्यामु एवढा धुर पण नाही होत म्हणजे मी बघितलेलं बाहेरच सांगायला लागलेय
हा, हा तर माझ्या इकडे गॅस आहे आणि गावी आमच्या चूल आणि गॅस दोन्ही आहे म्हणजे त्यामुळे तिकडेही काही जास्त प्रॉब्लेम म्हणजे काही समस्या नाही एवढी काही
हा खेडेगावात कस भरपूर जळण अस
आसल्यामुळे हा
काय प्रॉब्लेम येत नाही त्यांना किती लोकं आली किती जेवणं केली तरी पण काय नाय तर शहरामध्ये कसं जास्त लोक आली तर आप आपल्यालाच आपली धावपळ होत्या
हा इथे आमचे कोणी नाते तेवाईक नसल्यामुळे तस कोणी घरी येत नाही आणि आम्ही शेती च्या कामानिमित्त सारखे गावी असतो त्यामुळे इथेही जास्त गॅसचा वापर असा होत नाही हम् आता तिसरा विषय कुटुंब नियोजन त्या याविषयी काय माझं तर एकच आहे म्हणजे शासनाच्या ज्या नियम, अटी आणि धोरणं आहेत तीस लोकांनी शिक कारली पाहिजे म्हणजे आता जी युद्ध काळ, युद्ध काळ परिस्थिती आहे जी
हम्म
स वाढती महागाई आहे
हम्म
त्यानुसार जे शासनाचा नियम आहे ना हम दो हमारे दो
हम्, हम आपण तसं म्हणतोय पण मुल लहानाची मोठी वा होण्यासाठी म्हणजे एकाला एक पाहिजेच ना
हम्म हा म्हणजे दोन तरी हवीतच तशी
हा, हा त्या मुलाला कळणार ना कसं की बाबा आपल्याला एखादी वस्तू आणली तर ती पण समोरच्याला पाहिजे असत्या मग त्यावेेळेला आपण ती त्याला देऊन म्हणजे आपलं हच्यामध्ये वाटा एखाद्या
क शेरी शेअर करायची शेरींग एत नाही परतं केरींग ते एकमेकांची काळजी अशे ह्या सगळ्या गोष्टी त्या आपापसात शिकत असतात म्हणजे
हम्म त्याच्यासाठी मग ते एकाला दोन असणं गरजेचं आहे त्याशिवाय मुलं ती लहानाची मोठी तशीच झाली तर मग मला वाटतं जास्त हट्टखोर होतात मी पण एकटीच असल्यामुळे मला त्या गोष्टीचा अनुभव आहे की घरात कु
ला भाई भाऊ, भाऊ वगैरे कोण नाही का
नाही मी एकटीच आहे मग त्यामुळं मला ना काय पण घरात वस्तू आणली की, सगळी माझ्या ताटात प्रत्येक वेळेला काही जर घरात नवीन आण सगळ मला एकटीला मिळायच, हा मग तेच सांगालोय मला तेच पहिल्यांदा जुळवून घेन लंयअवघड झालं.
खुश करायला लागले असते ना खूप गोष्टी.
कोणाच्या ताटात जास्त बघितलं की मग, मला वाटायचं मला एवढं कमी त्यांना एवढं जास्त मध्ये सन व्हायचं नाही मला पहिला पहिला. असं वाटायं की बाहेरनं काय पण आणलंकी सगळ माझ्या समोर ठेवायं मी खाऊन मग, काय उरल ते घरातल्या आमच्या खायचे, तसेच इथ पण होयाला पाहिजे असं वाटायचं मला, भरपूर दिवस गेले मला जुळवून घ्यायला जेव्हा माझ्या जी मुलगी माझ्या डोळ्यासमोर मोठी व्हायला लागल्या, आत्ता आत्ता मला कुठ तरी मनात म्हणजे त्या गोष्टी मी समजून घ्यायला लागले, की अबा नाही आपल्याला हे ऍडजस्ट करायला पाहिजे, असं करून चालणार नाही.
हा जर सगळ्या गोष्टी जुळवून घ्यायच्या असतील तर.
हांम तेच की एवढं वर्ष झाली एवढे मोठे आपण तर, मला सुुद्धा त्या गोष्टी आवघड गेल्या. तसं पोरगीच्या बाबतीत नको, आता एकोणतीस हाय की.
हम्म मग तसं मुलगीच्या बाबतीत नको वाटतेय मला, म्हणजे एखादं अ आणि झालं तर मग ते लहानाचे मोठे व्यवस्थित होतात, हम्म. हम्म भले काय पण होदे, आता मुलगी आहे पहिली. परत पण मला मुलगी झाली तरी पण काय असं हे नाही, आहे की बाबा मला मुलगाच पाहिजे किंवा काय असं नाही. एक मन म्हणतय की बाबा आपण एक मुलगी होतो, एकटीच लहानाचे मोठे झाले आपल्याला भाऊ नाही तिला एखादा भाऊ असावा असं वाटतंय, पण तरी पण एखादी मुलगी जरी झाली तरी पण एकट पडण्यापेक्षा एकाला दोन असणं गरजेचं असं मला वाटते. आणि कसं झालं मम्मी पण एकटीच होती.
हा हा.
मम्मीला पण भाऊ नाही बहीण नाही, मग मला पण भाऊ नाही बहीण नाही.
मला तसे एक भाऊ एक बहीण आहे त्यामुळे मला सगळ्या गोष्टीची अशी जाणीव आहे म्हणजे शेअर करणं काय असत वगैरे हा ह. पण माझा नवरा एकटाच आहे, म्हणजे असं मला जाऊ वगैरे नाही की मला इथे शेअर कराववे लागेल. म्हणजे जरी मी शिक्षि म्हणजे ना ते शिकवलं गेलं असलं शेअर करायच असलं तरी इथ त्याचा काही उपयोग नाही तसा.
हा ह तुमचंच आहे. नंदीचं लग्न झालेलं असणार आहे.
हा लग्न झालंय तिचं, ती तिच्या आयुष्यामध्ये आहे आहे म्हणजे सुखी आहे.
हम्म हम हम्म हम हम.
तिला ही एक मुलगी आहे.
हम हम हम.
मला ही एक मुलगी आहे.
हम्म मुलींना लहानाचं मोठा करायचं म्हटलं का न थोड म्हणजे जड जातय का माहित हाय कुठली गोष्ट शिक शिकय‌ लागतात, जरा वातावरणात पोरी मिक्स होत असताना जर मुलांच्या जास्त खेळत असलीत ना लहानपणी.
हम्म.
की त्यांच्यासारखं वागायला बघतात ती. त्यांना कळत नाही ना पटकना आपण मुलगी तर आपण ह्या गोष्टी करू शकत अस नाही वागू शकत. त्यामुळे जरास मला पण कठीण होतय.
वर्षाची आहे. पण मी तिला शक्यतो माझ्यापासून लांब जाऊच देत नाही. म्हणजे वातावरण सध्या चालू आहे. जे बघतोय ना मी. फोन मधे वगैरे. मी शक्यतो तिला नजरे आड होऊच देत नाही म्हणजे तिला मी माझी स्वतःची सवय लागली की मी आसपास ली पाहिजे तरच ती खे
हम्म हम्म हम्म हम्म. सुरक्षित वाटाव तिला. हम्म. नाही बरोबर आहे आताच वातावरण लक्षात घेता तेन. पण ते गोष्टी सगळ्या लक्ष देण लई गरजेचं आहे.
हा आणि तीही पटकन जरी दीडच वर्षाची असली तरी कुणाच असं हात वगैरे नाव लावून घेत नाही. जरी लहान मुलं असतील, मुलं मुली कोणीही.
हा हा हा हा.
तरी ते अस म्हणजे एकदम सेफ असते स्वतःच. आणि तिला स्वतःचा स्वत एंटरटेन व्हायला, एकटी राहायला शिकवलेय मी, म्हणजे
हा चांगली गोष्ट आहे ना. किती छान! तश्या मुली स्वतः स्वतः रमल्या की
जास्त करून ती एकटीच खेळत असते. म्हणजे असं तिला कोण लागत नाही सोबतीला. ती एकटीच एंटरटेन होते काहीही करते.
तशी मुलं असावी, म्हणजे बरं पडतय.
हम्. असं तीला कुणाची सवय जास्त नसते, आता मी फार गावे असतो जास्त दिवस राहतो, पण ती कधीच कोणाची आठवण वगैरे काढत नाही अशी. ती माझ्यासोबत एकदम खुश असते म्हणजे. मग ती माझ्यासोबतच जाते येते गावी.
हम हम हम हम.
पण तिकडून आल्यावर आजी आजोबा वगैरे असं काहीही आठवत नाही तिला.
हा हा हा हा.
किंवा मग तिकडे खेळायला जास्त जागा आहे, आणि खेडेगाव असल्यामुळे जास्त लोकांची सवयी असं काय नाही तिला. म्हणजे सुरुवातीपासूनच तिला सगळ्या सवयी लावलेत मी.
हा हा हा हा.
तर मगअजून मी एक तुम्हाला छोटासा कॉल करेन म्हणजे आता दोन ते तीनच मिनिटाचा करेन. हा. मग तुम्ही मला करा. हा.